अलो हॅलो, कशा आहात? कसे आहेस?
चांगले आय.
चांगली आहेस? हां-हां मला वाटलं बरं वाटनं झालय. हां-हां काय हां-हां?
ल
मग बायडीस. सारखं मग-मग-मग, मग बारडीत.
जाय ते म्हणजे काय?
अंहं बारडी म्हणजे काय? आंघोळीला काय मग कशानं घेताय ते पाणी. बारडी म्हणजे का
पाण्यानं आम्ही न्हई त्यात तारु पित.
हम्म, म जर नीट बोला कि सुद्धी नं.
सुद्धीतच हाय की मी.
मा झाली काय नई? कुठली सिरियल बघा लागलायसा?
अं कुठलीच नाही, ऍडव्हर्टाईस लागल्या.
आं
ॲडवटाईज लागल्या.
होय हम्म लागल्या माहित नाही म
आ.
कुठली लागल्या माहित नाही होय.
हम्म हम्म. हॅलो, तुमचं गाव चं वातावरण कस आहे.
चांगलं आहे.
जरा स्पष्टीकरण सांगा की चांगलं म्हणजे काय? जरा एक्सटलेंन करा.
स्पस्टीकरण म्हणजे काय गाव कस असते शेतात
म्ह सांगायच असते हो गावाचं वातावरण ते गावाचं वर्णन.
तेच सांगालोय
म सांगा की.
अ शेत असतात, घर असतात. बा रकी बारकी घर असतात, शेत असतात.
ह.
आणि काय त्या शेतात
हम्म हम्म.
तरस काय सांगायचं वेगळं. हॅलो
हॅलो
ह आमच गा गाव हा आमच गाव स्वच्छ आहे, सुंदर आहे.
हम्म.
त्याला पुरस्कार मिळाले आमच्या गावाला.
होय कुठला पुरस्कार मिळालाय?
स्वच्छ सुंदर गाव.
स्वच्छ सुंदर गाव होय हा.
शाळेला पिण मिळाला आमच्या.
होय.
हम्म मुख्यमंत्री माॅच मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा. पहिला नंबर आहे चालू.
होय भारी आहे की मग सगळं
हम्म ग्राम पंचायती नाय इथं. शाळा आहेत हॉस्पिटल आहे.
हम्म हम्म.
शहर आहे नाही आ आजूबाजूला सगळीकडे शहर आहेत आणि मध्ये एक आमचं गाव आहे.
हा हा म्हणजे पूर वगैरे नदी तेन जवळ आहे काय?
वय नदी जवळ आहे.
अ मग पूर वगैरे येत असल की म तुम्ही घरं तेन सगळी बुडत्यात.
म्हणजे जी नदीकडेला आहेत कणी तेवढीच घर बुडतात. आ आणि जरा लांब आहे कनी तिकडं काही पाणी जास्त जात नाही
हा हा मग तुम्ही कुठे राहतायसा कुठे जात जात्यासा मग तवा पूर तेन आल्यावर
आम्ही जयसिंगपूरमध्ये जातो
होय म मग तुमच्या इथं किती जण असे आहेत म्हणजे घर बुडतात त्यांची
म्हणजे पन्नास साठ सत्तर जास्त घर असतील
होय आव्वा मग त्यांनी सगळीजण शिफ्ट जयसिंगपूरमध्येच होत्यात
होय जयसिंगपूरमध्ये होत्यात एक एकजन दुसऱ्या गावाला जात्यात त्यांच्या त्यांच्या घर असते ना ते
हा हा
ये न जरा कमी आला तर मुले शाळेत आधी राहतात
हम्म हम्म अवघडच आहे नाही सगळं पसारा उचला लई त्रास होत असेल
व्हय
हम्म हम्म
हम्
मग काही नाही बघा निवांत बघा तब्येत बिघडल्या घशात दुखलाय खोकला खोकला लागलाय
हम् माझ मला पण बरं नाही
होय हम्म हम्म दाखवून आलाय का नाही दवाखान्यात मग
आलोय की दाखवून
हम्म हम्म गोळ्या वगैरे दिल्या असतील
गोळ्या व्हय घेतल्या की
हम्म हम् खातायसा काय गोळया काय टाकतायसा
खाल्लो की आता सपल्या गोळ्या
होय हा हा मला तर दवाखान्याला जायलाच नको होते मी कधी दवाखान्याला जायत नाही असंच ह कणी घरात नुसत अंगावर काढून हे करतोय दवाखान्याला जायला मला लय भीती वाटत्या
का इंजेक्शनची
व्हय इंजेक्शनची
तुमचं गाव कस आहे
आमचं गाव पण चांगलं आहे की अ सुंदर आहे सगळं ग्रामपंचायत हाय सगळी जण म्हणजे आमचं गाव खूप मोठं आहे
हम्म
जरा सोईसुविधा म्हणजे अस हे होत नाही
हा
हम्म हम् चांगलं आहे पण गाव वा वातावरण तेन खूप चांगलंय आमच्याकडं
हम्म म
मग काय?
मग काय नय नई बग, निवांत आय बघा.
जेवलासा काय?
काय करालायसा तुम्ही?
टि व्ही बगालोय, झोपलोय.
आं
टी व्ही, झोपून टी व्ही बघालोय.
अं हां कोण काय बघालाय टीव्ही वर म? पिक्चर क सिरियल.
सिरीयलाय.
कुठली लागल्या?
ती मया सांगितलं नाही काय? 'घरोघरी मातीचा चुली'.
आजून संपली नाही ती?
नाही आजून.
हां खूपच वाढवल्यात त्या मालिकेत हूनी. शशशं
आत्ता संप्तील.
अ हा त्याच्यानंतर कुठली लागत्या?
त्यानंतर मला काही एवढं माहित नाही. अं रायाची लागते वाटत.
होय.
हम्म.
हम्म. हम्म. तुम्ही काय बघता. काय मग सिरियल आवडत्या काय. तुम्हाला बघायला तुम्हाला काय.
नाही पिक्चर आवडतोय बघायला.
पिक्चर मग कोणत-कोणत म्हणजे आज दिवसभरात कुठला पिक्चर बघितला का.
अ दिवस बर आता. ए तुम बडे हि मंजुळा एक पिक पिक्चर हाय तो नवीन आलाय तो एक बघितला.
काय त्या पिक्चर मध्ये जरा सांगा?
त्या मध्ये काय. एक माणूस जातोय. त्याच्या अंगाात भुत आल्यागत नाटक करत तेथे. सगळ्यांना वाटते की. त्याच्या अंगात भुत. आलय गाउंडळ. तिथून झाली. मग काय नाही.
एवढ-एवढंच.
काय एवढं काय जास्त नाही.
हम्म. हम्म.
खरं म्हणजे ते यात भूत नसतेच.
हो खरं नाटक करत असतोय का.
हा होय.
हा. ह. हा.
तुम्ही बघितला तर पिक्चर आज दिवसभरात काय झोप लागली नाही.
ते देऊळ बंद बघितलंलासा काय ते.
बि ब
छान आहे ना तो पण. सगळं शेतकऱ्यांच्या वरनच हाय.
हॅलो.
अ मी बघितला की देऊळ बंद. तू बघितला?
मी पण बघितला. आम्ही पण बघितलं.
हा, हा.
हम्म मग.
तुम्हाला काय तुम्हाला काय समजलं त्या पिक्चर मधून
म्हणजे देवाची कोण परीक्षा घेऊ शकत नाही, देव स्वतः त्यांची परीक्षा घेतोय.
हा, म्हणजे ती त्या बाईन देवाची सुद्धा परीक्षा घेतली.
असं दाखवलंत खरं
हॅलो.
तर शेवटला देवाने सांगितलं नाही तिला खरं
होय.
हम. म
काय , निवांत.
जेवला का?
जेऊन बसलोय आता झोपायचं, तुम्ही?
आम्ही पण जेवलोय आता झोपलोय ह